हॅलो हॅलो! हा बोला.
हा काय म्हणताय, मुले गेली तुमची शाळेत?
हो, जाऊन आले सकाळी.
सकाळची शाळा असते काय?
हा ती लहान अजून चार वर्षाची ना, मग तेवढं सकाळी साडेनऊ ला जाते. परत बारा वाजता वगैरे येते घरी.
अच्छा अच्छा! म्हणजे अंगणवाडी मध्ये आहे का?
हो हो हा.
अच्छा अच्छा! हा म्हणजे मग सकाळी जाव लागत. हा माझी मुलं मोठी आहेत.
होय.
हा त्यांची शाळा असते ना अ सकाळी साडेसात ला. आणि नंतरेतत मग बारा एक वाजता.
हा हा दिवस जातय मग त्यातच.
हो सकाळी उठून लवकर मग त्यांच आवरावं लागतं. ड्बा वगैरे बनवावा लागतो. त्यांना द्यावं लागतं ना डबा वगैरे सगळं आवरून.
ह तुम्ही घरीच असता काय बिझनेस वगैरे काय.
अ हे नाही मी नोकरी करते.
करतात का तुम्ही?
हो हो नोकरी करते म कसं. सगळं आवरून त्यांना शाळेत सगळं पाठवून मग नंतर आपलं आवरून यावं लागतं ना असं होतं मग आल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी ते घरी येतात. कपडे वगैरे बदलतात अभ्यास करत बसतात ट्युशन वगैरे आहे शिकवणी लावलेली आहे म त्याची शिकवणीला जातात.
हां हां
मग संध्याकाळी गेल्यानंतर त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायचा. बघायचं त्यांनी काय काय केलं दिवसभरात. सांगत राहतात आज हे झालं आज ते झालं आम्ही हे केलं.
हम् तुम्हाला पण दिवसभर लोडच का परत ह्याला पण जायचं परत संध्याकाळी घरातलं काम हे ते सगळं लोड म्हटलं तुम्हाला.
हो लोड होते पण काय करायचं आपलं घर सांभाळायला आपल्याला नोकरी
हो हो हा तेच होय
तुमचं कस असतं मग मुलीचं वगैरे. कसं शाळेतला पाठवायचंय का मुलगा आहे काय करताय.
म माझा आता डिलिव्हरी जाऊन एक महिना झाला.
अच्छा दुसरा बेबी ह असा एक मुलगा आहे अच्छा अच्छा हा हा हा.
ह म्हणजे मुलगी मोठी चार वर्षाची आता महिना झाला बघ अजून एकोणीस तारखेला महिना हो. ते मला बाय.
अरे बापरे अभिनंदन अभिनंदन. मग त्याला पण बघावं लागत. अस मग हिला सोडायला जावं लागत असेल ना मुलीला शाळेत.
नाही मी तर माहेरी आहे ना मग हिचं काही टेन्शन नाही मग भाऊ जातस सोडायला वगैरे इथं.
अच्छा बसते का ती शाळेत? बसते सोडून एकटीव बसते
बसते बसते त्याचं काय म्हणजे तेवढं काय म्हणजे हे नाही ती हुशार आहे खूप. समजून घेते आहे सगळ्यां.
हा अरे वा माझा तर जो मोठा मुलगा आहे ना जेव्हा मी त्याला अंगणवाडीला घातलेलं ना तो बसायचाच नाही मी त्याला अशी बसवायची. आणि बाहेर जस बाहेर पाऊल टाकलं की रडायला सुरुवात कर जाऊ नको जाऊ नको म्हणून.
ही पण काय करायची पहिला माझी बहिणीची मुलगी जात होती ना. अंगणवाडीला तिच्याबरोबर तिचं बघून जातो म्हणायच मग तेव्हा एक चार दिवस म्हणजे चांगलं तिनं तिनं गेली परत चांगलं बसली नंतर ना पाठवून की रडायची म्हणजे मलाच चल म्हणायची तिथं बस ला आंगणवाडीत मग मीच बसणार सकाळी बसली की बरोबरची शाळा जेव्हा सुटते तेव्हाच मी पण तिच्याबरोबर घरी कुठं पण मला बाहेर अस निघू देत नव्हते तेव्हा
अरे बापरे हा तसच करतात मुलं मी पण सोडायला जायची ना त्यावेेळेस मग तूला ह करायची मग त्यांचे जे मॅडम होते त्या म्हनाईच्या बाहेर जाऊन थांबा बाहेर बसायचे ठरल खूप रडायचं आणि बघायचं दार दारातून मग खूप वाईट वाटतं ना असं आपलं मुल रडताना बघायला लागलंन बसे ना म्हणल्यावर मग मी खिडकीतून बघायचे त्याला मग मला मी खिडकीत आहे म्हणल्यानंतर मग जरा शांत बसायचा आणि हे करत बसायचं मग मग ते गाणी वगैरे म्हणा शिकवायच्यां त्यांच्या मॅडम
हो
करून घ्यायाच्या ना. तर त्यावेेळेस मग लक्ष सगळं खिडकीकडेच असायचं. मम्मी गेली की आहे? मम्मी गेली की आहे?
हे पण माझी पण मुलगी असंच करायची सेम
हा मग खूप वाईट वाटतं ना वो त्यांना सोडून यायचं कारण लहान असतात आणि आपण त्यांना सोडून हा रडतात. मग खूप हे होतय, मग मी तिथंच थांबायची. एक तास तरी तिथंच थांबायचे, अर्धा एक तास आणि मग हळूच निघून यायचे.
नाही ना माझी मुलगी असं करूत देत नव्हते तिथं तिच्या समोरच बसायचं आतच बाहेर पण येऊ देत नव्हती.
हा मुलं मुली जरा हे करतात ना
हम्म.
आणि दुसरा तर काही बोलायलाच नको त्याला असं नेऊन शाळेत सोडलं की लगेच खाली उतरून रडायला नवीन लोळायला सुरूवात कर मला नाही जायच जा मला नाही जायचं, अरे काही नाही करत म्हणे त्या मावशी यायच्या ना न्यायला म्हणजे इंग्लिश ला घातले ना मी त्यांना मग त्या मावशी घ्यायच्या आणि मला म्हणायच्या तुम्ही बाहेर जावा बाहेर जाव पण हा इतका रडायचा माझा छोटा मुलगा की तो थांबायलाच तयार नसायचा तो त्यांनी असं उचलून जरी घेतलेलं असेल तरी त्यांच्या हातात अस वेडावाकडा व्हायला बघायचा आणि मला कधी खाली सोड तिला मी कधीएकदा जाऊन मम्मीला पकडेन असं व्हायचं त्याला पण मला त्या ओरडायच्या पहिले बाहेर जावा च्या बाहेर जावा आम्ही बघतो मुलाला तुमच्या म्हणायच्या
सारखं रडणं पण चांगलं नसतयना सोडून आलं तर गप बसायला पाहिजे की
हा मग ते ते म्हणतात उलट, म्हणजे आई वडिलाना बघून मुलं जास्त रडतात तुम्ही बाहेर जावा म्हणायचे, तो रडायचा थांबतोय नंतर
आणि कसं त्यांना ते सवय नसते ना, त्यांना म्हणून ते करत्यात तसं परत नंतर ना सवय लागली की, काही नाही वाटत त्यांना.
हा तेच ना मग पंधरा वीस दिवस माझ्या मुलांना असं थोडं दमवलं नंतर मग जायचा नंतर नेल ना आतमध्ये गेटच्या आतमध्ये नेऊन मावशीकडे दिलं की मावशी त्याला घेऊन त्याच्या अ ह्याच्यामध्ये क्लास मध्ये घेऊन जायच्या आणि बसवायच्या मग बसायचा शांत
हम्म मी प्रेग्नेंट होते बघा महिनाभर जाऊन बसत होते तुझ्या बरोबर पोटातलं बाळ पन शिकत होत शाळा तिथं
हा तेच होत ना मग मुलांना मुलांबरोबर आपल्याला पण शिक जावं लागत, बघावं लागत, इथे सगळं पूर्णपणे मग गाणी वगैरे म्हणून दाखवटीका? बघ क्लास ति शाळेत शिकवलेली ति
मुलगी शाळेत म्हणते घरी मन म्हणताना काय म्हणते मी आले की विचारते म्हणजे काय शिकवले मॅडम? म्हणून गाणे वगैरे काय ए फॉर ऍपल हे सगळं सांगते परत गाणे वगैरे काय शिक ले का नाही म्हटलं नाही म्हणते
हा
काय म्हणते ते ह्याच पिकच्चर म्हणतं काय हाऊसफुल फोर विचर नाही का काल मग काय म्हणते कुठलं गाण शिकवले म्हणते ना लालपरी गाण शिकवले म्हण सांगते
अच्छा अच्छा मग तुम्हाला माहित असेल की शाळेत कोणती कोणती गाणी शिकवतात त्याच्यातलंच एखादं म्हणायचं म्हणजे ती म्हणायला सुरुवात करते
तिथं म्हणतेय घरी कसं करतेय अ इथं मी बाहेर आहे ना मग जरा तिन जास्त करतेय
हा लाड करतात त्याच्यामुळे हा
तिथं असत की तिचं काय टेन्शन नाही सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणतीय करते इथं आले की जास्त असत आच
हा हा ते हे करू देत वगैरे लाड खूप करतात ना त्याच्यामुळे आणि मग काय शिकते एक दोन वगैरे लिहायला की कसं काय अजून शिकवत नसतील
काय म्हंटल हॅलो
काय ते
हॅलो
हा ते ते शिक एक दोनं वगैरे लिह ते लिहायला शिकवतात
हो हो हिते दिते सगळं लहिते
अच्छा माझी मुलं पण ह शडी वगैरे घे हा
हा
ते शिकवतात आमच्या हिकस का अ त्यांच्या शाळेमध्ये ना ते पाटी वगैरे वापरून देत नाहीत ना मग सगळं बहीमध्येच लिवं लागत मग तो लिहितो सगळं हा पेन्सिल न लिहिलो सगळं मग पला ते घरी आल्यानंतर बघायचं काय लिहिलं काय नाही ते मग परत त्याला अ प्रॅक्टिस साठी तिला सराव व्हावा म्हणून एखाद दुसर वही देते मी त्याच्यामध्ये ना अ ते काढून द्यावं लागत बाबा हे असं असं मी आहे बा ्याला हे म्हणायच त्याला ते म्हणायचं त्याला सांग लागत तो करतो अभ्यास थोडस कसं सांगितलं की करतात सुत सुत मग त्यांना मुलांचा कसा अभ्यास घ्यावाच लागतो त्याशिवाय त्यांनी करत नाही भले ही शिकवणी जरी लावली असल तरी हो
नाही घरी थोडं घ्यावचं लागतंय त्यांना देकरन
हो आणि मग तो ते अभ्यास झाले की बाबा एखाद कुठली परीक्षा असेल अ किंवा काय असले तर मग त्या दुगर त्यांना नोटीस दिलेली असते ना त्यांच्या ह्याच्यामध्ये डायरीमध्ये मग ते बघावं लागतं काय दिलंय काय नाही काय दिलंय त्या पद्धतीने मग पुढचा अभ्यास घेते कार त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतय कसं करायचं काय करायचं ते त्या पद्धतीने सग अभ्यास लागतो
आणि हे तुमचे कॉल अजून किती राहिले ते?
अ हे नाही, बोलायचं आपण आपल्या विषयाच बोलायचं.
नाही बोलू शकतो, याला काही नाहीयं.
नाही पण नाही नाही आपण जो विषय घेतलेला असतो ना त्याच्यावर तर बोलूया आपण ते बोलूया ना ह्याच्यावर
हो हो चालेल कार ना मी बोललेलो ना म्हणून मी तुम्हाला विचारले असत
अ नाही तिथं आपल्याला जे विषय दिलेलं असतो ना, त्या विषयावर बोलायचं म्हणजे आपलं जेवढं अ बोलणं जेवढं प्रभावी होईल ना, तेवढे आपल्याला त्याचे पैसे भेटत असतात. मग आपण असं कुठला असं जर, अस काय पण बोलू ना तर मग त्याला हे नाही, सुसंगत होत नाही ना.
हो हो. हा.
म्हणजे मुलगी तुमची चांगली ही आहे, म्हणायचं खूपच अअ काय हे मुलगी चांगली हे करते म्हणे, तर सगळं ओळखते. म कि अ एक दोनं वगैरे पूर्णपणे सगळं म्हणते.
हो हो, म्हणते हो.
अच्छा!
म्हणते सगळ लिहते पण परत.
मग दुसरं हे जमतंय सगळ लिहायला, वगैरे अ आई वगैरे.
हा, ते नाही देत अजून तेना.
हा, म्हणजे शाळेत अजून त्यांना एक दोन म्हणायला शिकवत असल्याने ए बी सी डी.
हा, ए बी सी डी वगैरे सगळं म्हणतेय परत हे आठवड्याचे वगैरे सगळं म्हणते सोमवार ते हा. जानेवारी, फेब्रुवारी आणि ते अ आई अजून हे लहान असतात ना, मग यांना शिक
हा, आणि ते जरा अवघडच असतयं, तसं बघायला गेलं तर अ आई ते.
त्या शिकवलं तर, आम्ही जरा घरी शिकवावं लागत त्यांना मग ती शिकते ते.
ठीक आहे, मग बोलू आपण हा.
हो हो, चालेल.
ओके ओके! ठीके.
हा.